हॅलो!
काय करायला?
काय नाही. बोल की, बसलेलो बघ, आता
हम्म हम्म.
बोल के.
काय नाही रे. काय होतय माहितीय काय? माझा तो फोन झालाय जुना एक, तो हँग व्हाय लागलाय लई, मग जरा, कुठला आता फोन चांगला आपल्याला घ्यायला असा?
तुला कसा पाहिजे? त्याज्या हेज्यावर मी सांगतो.
बघ आता मला कसा पायजे माहितय काय? म्हणजे मला एकतर, फोटो काढायची लय हौस हाय. बऱ्यापैकी कॅमेरा एक चांगला पाहिजे.
हा.
स्टोरेज काय, आठ एकशेअठ्ठावीस असल तरी चालतय, काय स्टोरेज एवढं काय फरक पडत नाही मला. क्लाउड स्टोरीज हाय त्याच. पण, म प्रोसेसाईच्या प्रमाणं जरा चांगला.
म्हणजे आणि, गेमिंग टाईपमध्ये चालतोय.
हा चालतंय.
तरी, आणि रेंज कितीपर्यंत पाहिजे तुला?
अं एक पंचवीस ते तीस हजारापर्यंत.
त्या रेटमध्ये पाहिजे काय?
हा.
मग आय क्ये डब्बल होता बघ चांगलाय बघ. त्येच्यात तुला प्रोसेसर चांगला भेटणार. जरी गेमिंग नको असला
हा.
तरी त्यो जरा म्हणजे बऱ्यापैकी गेमिंग हायच सोड त्यो गेमिंग तुला बोलतायेत पण, त्याचा कॅमेरे क्वालिटी पण चांगलीये. तुला चांगला- स्पेस पण भेटणार त्यांच्यात.
हा
खंर स्नॅपड्रॅगन एक जनरेशन सिरीज आहे.
हा
तर सीपीयू प्रोसेसर पण चांगला आहे त्यांचा -
बरं
त्यो बऱ्यापैकी हाय त्यो एक हाय. परत जर एक फक्त कॅमेरा टाइम कॅमेऱ्यामध्ये पाहिजे असला.
हा.
तर गुगल पिक्सल आहे.
हा
गुगल पिक्सर हे काय?
पिक्सेल चे प्राइस खरे जास्त आहे ना काहीतरी.
हां वीवो हा
हा
आणि परत दुसरा बघा गेलास. तर ओप्पोच्या आत्ता नवीन लॉनच झालेला आहे ना. त्यो त्याचं नाव माझ्या लक्षात येई ना ओपो ओपपोचा- माझ्या मते एक पंचवीस पर्यंत ह वाटतं पंचवीस का स- पर्यंत रेंज ते पण चांगला कॅमेरा क्वालिटी आणि- त्याचे म्हणजे जे आतलं प्रोसेसर ते नाहीत की नाही.
हा
ते चांगले आहेत त्याचे पण- परत ते जर नको असले हा ओप्पो ओपोचा अजून माहिती. नाही मला नवीन कुठला आहे तुझं नाव लक्षात नाही त परवा दिवशी रील ला बघितलं ना मी. सगळं चांगलं आहे तेच.
हम
ते आणि दुसरं बघायला गेलास तर मग, सॅमसंग चा पण हा सॅमसंगचा खर- तुला कसं अस माहितेय समसंग जर घेतलास. तुला एक तर पंधराच्या वरच घ्या लागतय सगळा सॅमसंग,
बर
पंधराच्या जरा खालती घेतलास तर कसं पडतंय. चांगला असते चो नाही नाही असं म्हणण नाही पण त्या मोबाईलच कस असते. तीनचे जर नंतर लॅग होतात जे खालचे असत ते-
हा हा
पंधरा नंतर असं येते.
हा
हा हा दहा हजार म्हण आठ हजार म्हण. अकरा हजार म्हण असे टाईप मध्ये फोन जे रेट रेंजमध्ये असतात ना प्राईस मध्ये ते जरा प्लॅग होतात हा मग जरा वरचे तसं जरा रेडमीचा माझ्याकडं हाय बघ अण रियलमीचा
बर
या दोन्हींचं पण तसचं आहे पंधराच्या वरचं पण येत पंधराच्या वरचा घेतलास तर तुला चांगलं पडणार म्हणजे आता आमच्यात एक घेतलाय एकानं गल्लीत
हम्म हा
त्यांनं माझ्या मते सहा महिने झाले असेल वापरून त्याला
बर
दहा हजारचा फो आ.. दहा हजारचा फोन हा कॅमेरा क्वालिटीटीत हाय बर्या पैकी चांगली
हम्म
पण त्याचा सहा महिने झालीत आणि हँंगाय चालू झाला मोबाईल
हा
तसच आमच्या मामांचा पण तस तसाच आठ हजाराचा मोबाईल तो रिअलमीचा एक वर्ष झाला असेल त्या मोबाईलला आणि त्या मोबाईलमध्ये काहीच नाहीय वेगळं आहे फक्त माझ्यामते व्हॉटसअप आणि गुगल पे एवढंच बाकी काही नाही त्याच्यात आणि हँग तोय मोबाईल हा हो हँगतोय म्हणजे ओपन करताना म्हन पेमेंट करताना कॉल तेन आला की ब्लॅक पडते असा लव कर चालू होत नाही इन्स्टंट आपला कसा ह चालू होतोय तसं चालू होत नाहीत.
माझं कस आहे माहित आहे काय माझा फोन आहे जुना कधी पाच सहा वर्षा आधीचा ओपोचाच आहे ए वन के होता ओपो
हा
तो कधीचा फोन आहे किती वर्ष झाले आता ते दोन हजार सतराला रिलीज झालेलं मॉडेल आहे ते, त्या दरम्यान घेतलेला फोन आहे हा न तेच आहे सोड ओपोचे तरी कॅमेरा पण बऱ्यापैकी ओपोचा चांगला आहे कॅमेरा
हा-
पण हा कसा आता जुना झालाय मग आता दुसरा कुठला तरी पाहिजे म्हणून म्हणलं मग बघूया म्हणलं नवीन कुठला चांगला आहे का आता
लावा म्हणून एक मोबाईल आहे बघ मी आता लावा म्हणून
हा हा
मी कणी हा मोबाईल माझा आता विवो व्हाच चा दिलाय ना
हा
आता नवीन लॉन्च आहे ते ज्या बरोबर माझ्या ते आठवी का नववीत असताना लावाचा वापरालतो मी आणि त्यो पण फो अ नवीन नाही सेकंड हँड होता म्हणजे आमच्या मुंबईच्या ज्या पप्पांच्या ज्या आत्या होत्या ना त्या वापरत होत्या त्या काय सिरियल कॉलिंग साठी एवढं दोनच
हा
ती व्हय नुसता काॅलसाठी वापरत होतो
तेच माझा पण फोन आहे तो आत्याचाच होता रे आत्याच वापरत होती मग आता मग माझ्यकडं मध्यंतरी फोन नव्हता मग आत्यानं तिने दुसरा घेतलेला मग म्हणली माझा वापर तोपर्यंत.
हा,
मग आता तो भरपूर दिवस वापरून झाला आणि माझ कसं कॉलेजचे फोटोज वगैरे येतात. त पीडीएफ वगैरे असतात पण मी. काढलेले वेगळे फोटो त्यामुळे त्यात आणि तो भरपूर जन असल्यामुळे त्यात स्टोरेज पण नाही जास्त. चौसष्टच आहे मग ते गेम त्यात गेम. ना गेम घेता येत्या ना. त्यात कॉलेजच काहीतरी चालते पेमेंट करायला गेलं तर लॅग व्हा लागला अस जरा. प्रॉब्लेम याय लागल्यात होय.
अरे आता झाले की, त्याला किती दिवस झाले त्या फोनला.
बरोबर झाले रे ते आहेच.
हा तरी नस तुझ्या लय भारी टिकला नाही एवढा वेळ म्हणला
होय.
टिकला तुझ्याकडे मोबाईल.
कारण की कसं आहे सांगतो आत्ताचे जे जे मोबाईल लॉनच होत कनाय नाही जे कमी रेंजचे असतात.
हा,
ते जरा असे लॅग होत्यात किंवा काय तर प्रॉब्लेम येतोय त्यांना प्रत्येक ह्याला.
होय,
त्यामुळे ते जरा वापरायला प्रॉब्लेम येतात ते. जायच जायचला. नाही.
तसंच व्हायला बघूया म्हणलं काहीतरी याला त्यात घरात कस आहे माहि ''--'' ते एक विवोचा ऑफ. फोन आहे आणि एक रियलमी रेडमीचा आहे. मग विवो पण विवो आहे चांगला तसा पण त्यात तो कस आता एक घरात हाय त्यामुळे जरा तिला. पण प्रॉब्लेम काहीतरी येतात ते माहित आहेत.
हा हा,
रेडमीचा मला नको हाय. कॅमेरा एवढा तेचा मला नाही आवडला म्हणल बघुया तुला कुठला माहिती आहे का चांगला असला तर.
हा,
मग असं मोटरलाचे वगैरे चांगले आहेत काय? त्याबद्दल काय माहीत तुला? मोटरोलाचे फोन.
मोटरोलाचे पण आता आहेत बघ चांगले आहेत मी आता एखादा बघितला इथं.
हा,
त्याची पण मला तो पण आवडला मोबाईल ल‌ई भारी हाय मोटरोलाचा कॅमेरा पण मस्त आहे शान्या. जरा जरा कमी आयफोन वर फोटो काढल्यासारखे येत्यात बघ खरं त्याचं नाव मला लक्षा ''--'' माहित नाही त्या मोटरो मोटरोलाच जरा बघ जरास त्यो पण आता जे लॉन्च कराल्यात कनीय. ते नवीन चांगले लँनच कराल्यात माझी दिदी. पण म्हंणली जरा चांगली ल लॉन्च व्हाल्यात मोटरोलाचे.
तेच माझं पण भरपूर जणानच्या कडणं ऐकन आलयं कि मेट्रोलाचे फोन. कॅमेरा क्वालिटी चांगली आहेत वगैरे हा,
ती कशी काय कशी करायलात माहित हाय काय कमी प्राईज मध्ये चांगलं कॉ ''--'' क्वालिटी क्वालिटी द्याल्यात आपल्याला मोटोरोलाचे.
अ आम्ही हॉस्टेलला हाय की नी तिथंच चार- पाच जणांचे ओळखीचे हायत त्यांचे सगळ्यांचे मोटरोलाच हाईत रे.
हां.
मग त्यांचे पण फोट् ते म्हणले हायत चांगले फोन.
हा.
हम् आता बघुया आता काय म्हणत्यात घरातली. पण काय म्हणत्यात बघायला पायजे.
हं हं.
ह्याचा तर हायच आत्ता. अजून फोन भरपूर त्रास द्याय लागलाय.
कसं होतंय सांगू तुला असला म बघ मोबाईल हा चांगला पण कसं अस -ते पेमेंट जर करा लागलास ना चुकून एक एकदा पेमेंट फेल गेली चुकून दुस आपल्या न एकाला काराय गेलो अन दुसऱ्याल गेली. असं लॅग होण्यामुळं अवघड होत रे ते. कॉलिंग तू जर कॉलिंग समज जर काईतर कॉलेजच्या पी डी एफ ओपन करण्यासाठी समज किंवा रिजवान हा हे ठीक होतं त्याला जर हँगला असता का न एवढा का इशू नव्हता.
हो हो.
पण आम अरे मीन पण मामाला तेच बोललो आमच्या अ पेमेंट जर चुक् कोण समजा. लॅग कसा असते एक एकल्या फोन असे होत्यात लॅग होत्यात स्क्रीन टचला पण चुकीच होतय. एक एकदा नंबर पण आपण आता न तूच बघ नंबर पण एक एकदा टाईप होताना कॉल साठी एक एकदा जादा नंबर टाईप होत्यात म तसच ह्याच्यात फोन पे समज पे करताना झालं तर
होय का अवघडच होऊन बसायचं सगळं पेमेंट-
तुझा फोन हा अस ना चांगला असो न्हाई म्हणाणा नाय पण कसय पेमेंटला तुला- हे हुना आवघड हुईल बघ नंतर कायत.
होय
बघ. मोटरोलाचा हाय.
हम्म.
विओचा तर घेतलास तर लयच भारी कारण की मी शन- तर न शांत्याला पण तेच सांगितलं व्हीवोचं लय भारीयत. पण आता जे काडाला. पण भारीच प्रॉब्लेम पण काईत नाईत व्हीवोच आणि कसा व्हीवो- सगळीकडं हाय विहवो कुठं न्हाई असं नाई. लॉ सगळीकडंय सगळीकडं ज्या ज्या हातात दिसेल त्याच्याकडं व्हीवोय आणि व्हीवोचा रप अँड डब- विवो आणि ओपो हे दोन रप अँड टपायत.
हम्म.
कशे पण वापरल्या चालत्यात आपल्याला.
तर.
गेमिंग ला मन कॅमेरा मन कॅमेरा मन जसं वर- खाल आता माझा हाय एकोणीस चा.
हा.
ह्याच्यात माझ्यात ए आय कॅमेराय.
हा.
आणि ए आय इरेझराय माझ्या यात मोबाईल मध्ये हा. हे आहे एच्यात आणि आठ दोनशे छप्पन आहे. स्नॅपड्रॅगन एट झेंनं चा आहे सीपीओ पण चांगला आहे त्याचा ह्याचा
चांगला ये की मग येपोयो चा पण मग हम्.
मला जरा अवघड पडते रे, कारण की हे जरा हे नवीन लॉन्चये. आणि आता जास्त नाही पण तेवढंच प्रोडक्ट काढलेले विकण्यासाठी. म्हणून मी कोणाला सजेशन देत नाही, ह्याच्या वरचा मॉडेल घ्या म्हणतोय डायरेक्ट. टी मन सिरीज चालतंय बघ टीची सिरीज.
ह हा हा हा.
बरं मं जरा मला पण काम आहे. मी अजून एक वळकि आहे, माझी मित्राच्या दुकानात. तिथं अन जरा कमी याच्यात तुला चांगल्या हे मध्ये बसतोय का बघतो. बरं झालंस मला फोन लावलास. ते म्हणलेलंच मला कोण हाय का बघ म्हणून. ऑफर चालू आहेत, बघ म्हणुन कोणी भेटते का तुला मोबाईल नवीन घेणारा. चांगलेयत त्याला देतो बनवून. मलाच म्हणालत ते देतो म्हणून, घे म्हणून चांगला फोन कुठला तरी. ऑफर लावून देतो म्हणून. मी म्हण नाही माह्या कडं हाय आत्ताच झालं क एक वर्ष धरून गेला.
वरचे चालतंय, तुला फोन लावतो मी हा हा हा.